हा येवच
हो हो येतो येतो बोला त ये
आवडलं
हो हो आवड म्हट म्हणजे चालू होत माझं कामच चालू होतं म्हट चला नाही आताता मग श उठली ती आता
हो का
हो आता जेवण वगैरे झालं आता खेळती आता झोपल थोड्या वेळाने दीड दोन दोन अडीच तीन ला झोपते
अच्छा अच्छा किती वर्षाची आहे
अ ती ना तीन वर्षाची
अच्छा छोटीच मा अजून काय
हो हो तुम्ही काय म्हणता
काय नाही काय करते तू घरी काही नाही का म्हणजे काही काम करते का
हो हो नाही करते ना मी वर्क फ्रॉम होम टेलिकॉलिंगच काम करते आणखी माझ बेकरी प्रोडक्ट वगैरे बनवते तर मग आता सध्या बेटरी प्रोडक्ट बंदई हम्म बेकरी प्रोडक्ट मध्ये आपलं केक आहे आपला आईस्के मावा वगैरे के सगळं म्हणजे सगळे टी टाइम वगैरे केक असताना ते केक ता पिझ्झा कप केक आणि म्हणजे स्वतः प्रिमिक्स वगैरे पण मीच बनवते
अच्छा आणि मावा केक काय किलो आहे
अ मावा केक्स केक म्हणजे आता म्हणजे दोन प्रकारच आहे ना म्हणजे आय्यंगर स्टाईल आहे ना तो जास्त कॉस्टली जातो आणि आपला हा म्हणजे साध्यामध्ये असत ना तो जरा अडीचशे रुपयेला अर्धा किलो देते आणि तो तीनशे साडेतीीनशे रुपयाला अर्धा तुम कायंघरचा
अच्छा अच्छा त्याच्यामध्ये काय असतं आय एंगरमध्येध्ये
आयंगर मध्ये ना म्हणजे र क म समजा म्हटलं ना त्याच्यात मावा पण टाकला जातो आणखी ब्रेड ब्रेड असत ना आपले मिल्क ब्रेड तिथे क्रम्स पण दळून टाकले जातात
हा हा
म्हणजे मग प्रिमिक्स वगैरे ते यूज केलं जातं ओरिजिनल प्रिमिक्स वगैरे तसं आपलं हे साधा मावा केक मध्ये कसं मैदा कॉर्नफ्लावर असं जेएम पावडर वगैरे याच यूज केले जातं त्याच्यात ओरिजिनल मावा वगैरे नाही टाकत मावा ह सेल्स आणि आपली वेलची कुडं असते ना ती टाकली जाते मग आता ज्यांना कमी रेंजमध्ये पाहिजे तर मग कमी रेंजमधला ज्यांना चांगला पाहिजे आयंगर स्टाईल तो आयंगर स्टाईल द्यायचा
अच्छा आणि अशी होम डिलिव्हरी वगैरे प्रियाची पण नाही आता हा हां
हो डिलेव्हच कसं म्हणजे घ घरी कोणी नसतं ना माझे मिस्टर जॉब ला असतं ते दोन तीन वाजता येत घरी आणि मग जर संध्याकाळच्या टायमिंगला इथे जवळची ते एरी असत तर आम्ही जेंलोड मध्ये राहतो ना तर इथं जे रोडमध्येध्ये असले ते इथं द्याची आणि नाशिक रोड वगैरे असलं तर मग पन्नास रुपये एक्स्ट्रा चार्ज घेत म् मध्ये आता त्यांना वेळ असतात मग असं अ स्वत जात ना तिन म्हणजे जास्त लाभ नाही पण मग इथंच आपलं नाशिक रोडपर्यंत जास्त लांबचं आणि अजून म्हणजे ट्राय केलेलं होतं
अच्छा अच्छा बरं मग ते पोर्टर पोर्ट तर असतं ना त्याच्याने पाठवलं तरी चालतं तुम्हाला वेळ नसला तर
हो हो नाही आता ना मी काय केलंय ते आता सध्या स्टॉपच ठेवल्या आधी खूप ऑर्डर वगैरे असायच्या ना इथल्या जे रोड नासिक रोड त्याच असायचे जास्कर बाहेरच्या पण असायच्या पण त्यांचे ते कस्टमर येऊन घेन जायचे बरोबर अस त्यांच्या हिशोबाने पण मग आता कस ह छोटी आहे हा नाही लांबचे पण झालेले माझे भरपूर पण मग ते स्वतः येऊन घेऊन जायचे असं नाशिकमध्येध्ये किंवा असं मग मग मग मगमाला बाद वगैरे असे ठिकाणं आहे ना काही काही गावं असे जे लांब लांबचे काय आहेत त्यांना माहितीे किंवा नाही का अे तुम्ही समा कटमर आहे तुमच्या नाते्यावाईकांना तुम्ही सांगितलंय तर मग त्यांच्या थ्रू असे कस्टमरचे पण ऑर्डर आले यायचे ना मला एका दिवशी पाच पाच सहा असा ऑर्डर करायचा आईसकेकच्या वगैरे पण आता सध्या कस ही ज आणि उलटीी छोटी म्हणजे बाळ होती ना तोपर्यंत मी सगळं क तर आपण करायला घेतलं का ती म म कर ना होतग आपण काय के काय करत काही समत नाही म्हणजे असं वेड्यात निघाल्यासारखं होतं आता मावा केकचीच ऑर्डर होती हा मग तिच्या याच्यामध्ये सारखी मधी मधी मधी मग काही समजत नाही म असं वाटतं घेतली नाही ते परवडत नाही का आणि आईसकक असला ना तर आईस केक मध्ये कस क्रीम मारती ती खायला आपण क्रीम केली का सारख फिंग दे हे दे ते दे ते चालतो मग
ह
हम् त्याच्यामुळे मग जरा शॉपच आहे आता सध्या ऑर्डर अस जेव्हा जमतं तेव्हा करायचं मग वाटलं तर करायचं
वाटलं तर करायचं नाही तर मग आता तेी मी मी काय नाही मी कॉस्मॅटिक बनवते घरी आयुर्वेदिक प्रोडक्ट
हो का ऑर्गॅनिक रोड का
हां हेअर केअर स्कीिन केअरची
हो का
हो माझे हम्म ते बनवते मी घरी तेच आता कस्टमरचे चालले हो मी स्वतः बनवते घरीच
चालेल ना मी सांगेल ना तुम्हाला ऑलरडी कारण मी पण ऑर्गॅनिक प्रोडक्ट् करते ना माझी मैत्रीण करते ती तर मग तिच्याकडनंच घेत असतेतावडर असते तर असं घरसोप वगैरे मी घरसोप यूज करत ते म्हणजे ते स्वतः युज करते घरसोप वगैरे
गर सोप घरसोप म्हणजे काय असतं न नेमकं ते मला ते कळत नाहीय कारण मी जो बनवते ना हा
तुम्ही कोणता बनवता
मी जे बनवते तो म डी टेन म्हणजे माझा जो ति त्यांच आहे ना तुमचा तो घर सोप असेच म्हणजे फक्त नावचेजे बाकी हा हो हो हो ना तर ते काय इड इंग्र्रीडियनट्स सेम सेमेत त्याची पण मग त्यांनी काय केले घरसोप म्हणून नावाने व्हायरल केलेय ते
हो हो गोटमल्कचं असतं म्हणे काय आता ओरिजिनल नाही सांगते ना हम् तस माझ पण क झालेलं आहे सोप मेकिंग च पण मात्र सध्या मी सगळं स्टॉप ठेवलेलं आहे आता नंतर करायचं म्हटलं
तुम्हाला दो अजून दोन तीन वर्ष काहीच नाही करताय ना नाही ती जेव्हा स्कूलमध्ये हो ती जेव्हा स्कूलमध्ये जायला लागेल ना हा तेव्हा जमेल माझ असंच होऊन जात मग आपल्या करिअर
हो करेलच होत आता मध्ये गॅप पडतो आता ती छोटी होती तेव्हा उलट बाळ ति ना करता येत होत ती शांत म्हणजे शांत शांत एका ठिकाणी असायची आणि पण मग कशी इकडं तिकडं इकडं तिकडं लक्ष द्यावं लागतं मग काय समजेल आपलं आपल्याला कन्फ्युजन होत ह आणि तिला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये करते मी करते असं करते ते मला खायला दे हे खायला दे असं चालतं तिचं त्याच्यामुळे काहीच नाही आता मोदक चे ऑर्डर सुद्धा मी घेते उकडीचे मोदक वगैरे पन्नास-पन्नास शंभर-शंभर ऑर्डर आता
हो का
एकदा गणपती चे चालू झाले का चतुर्थी वगैरे त्यास आणि माझे प्रॉब्लेम होत आहे एकच काम आता होऊन राहिल माझ्याकडंन टेलिकॉलिंगच तर टेलिकॉलिंगच आता मी कॉलिंगच करत होते तुमचा मेसेज पाहिला म्हणज त्याला कॉल करून घेऊ दोन तीन का तम जिओ जिओचे कॉल असता. जिओ जिओच्या रिचार्ज रिमांडर साठीची कॉल असते तुम्हाला येत असेल ना कॉल हो हो हो हो हो ते कॉल ते तर मी आता पाच सहा सहा वर्ष झाले मला माझी जॉब करतेजे पेमेंट आहे आता सध्या कमी झालंय पहिला जास्त होतं पेमेंट आता कमी झालंय. पण ठीक आहे म्हणजे घरात बसून नाही का आपल्याला आपलं आपलं खर्च
हो बरंय
होतो हा आपल्याला पाहिजे ते आपण घेतो तर मी कमी तर मी आता आठ-नऊ हजार कमवते घरात बसून त्याचे पहिले बारा-तेरा हजार यायचे मला कॉल आता शंभर असतात ते रेगुलरचे आणि जे दुसरे अस असताना ते दहा दिवसांचे आलेले असतात ते सहा एक दिवसामध्ये रोजचे पन्नास-पन्नास कॉल किंवा चाळीस-चाळीस कॉल संपवायचे म्हणजे टोटल दिडशे कॉल रोजचे मग मी आता काय आता आज उशी उशीर झाला आता लेट उठल की लेट होऊन जात. मग आता लेट बसले दोनला बसले ना तर होऊन जात पाच चार साडेचार पर्यंत. शंभर काॅल नंतर मग काय दोन तासामध्ये परत हो अहहह सगळच उचलती नाही ते काही नॉट रिचेबल ला जातात. कमीत कमी किती साठ हे नुसता इफेक्टिव्ह कॉल इफेक्टिव्ह म्हणजे चाळी सेकंद बोलायचं कस्टमरशी कंपल्शन असतं ना
हो हो
ते चाळीस सेकंदाचा तो कॉल असतो.
आणि अ ह म्हणजे आपण जेवढं बोलतो तेवढेच पेमेंट भेटत असेल ना.
नाही नाही तसं पेमेंट व म्हणजे बोलण्यावर नसत. डिपेंड चाळीस सेकंदाचा कॉल आणि त्यांनी रिचार्ज पण केला पाहिजे. असं पण कंपल्शन आणि रिचार्ज कोणता प्लॅन करत त्याच्यावर पण डिपेंड आहे म्हणजे टार्गेट नुसार आहे ते. परमनंटली पेमेंट नाही त्यांना असं पण आपलं स्पीक चांगलं दिलाना मग कस्टमर करत रिचार्ज होऊन जातं मग असं. माझे होउ होतात रिचार्ज मग असं कळत हो का नाही असत तुमच्यासारखे कस्टमर हा पण आता कसं आमचं काम आहे रिमाइंडर करायचं आता आम्ही बोलतो मग.
कस होत कंटिन्यू ना एकच अ म्हणजे रिचार्ज संपून हेना दोनच दिवस एक्स्ट्रा झाले. कंटिन्यू कॉल, कंटिन्यू कॉल, कंटिन्यू कॉल जवळ जवळ दहा ते पंधरा वेळेस कॉल आला मला एकाच दिवशी. मग मी त्यांना रागवले मग ते तेव्हापासून कॉलच नाही आले मला. किती क म्हणजे आपल्याला आपले पण प्रॉब्लेम असतं ना एक
नाही तुमचं बरोबर आहे पण आमचं कसं. आम्ही कष्ट आम्ही आमचं काम आहे ना हा जॉब जस आता आपण वर्क फ्रॉम होम करतो. तसा हा पण आमचा वर्क फ्रॉम होम जॉब आहे आणि प्रत्येक लेडीज आणि मी जेसी म्हणून काम करते. त्यांना तो नंबर आता तुमचा जोपर्यंत तुम्ही रिचार्ज नाही करत तर सर्कुलेट होत राहतो. मग आता आज मला आला किंवा उद्या दुसऱ्याला जाईल असं होतं त्याच. ह त्याच्यामुळे मग ते तुम्हाला येता कॉल होऊन जातं चिडता वगैरे पण माझं तुम्हाला किती किती सेकंद तुम्ही चाळीस सेकंद बोलायचं असतं. असं आणि रिचार्ज केलं तर चांगलंच अजून तुम्ही असं असं असतं. म आता नाही आता तुम्हाला माहित झालं ना आम्ही करतोय कॉलिंग आमच आपलं तुमच्या तुमच्यासारख आम्ही पण लेडीज नाही का आम्ही पण वर्क फ्रॉम होम करतो मग आता इथून पुढे आला ना कॉल त्यांच्याशी चाळीस सेकंद तरी बोलत जा किंवा त्यांना सांगा आम्ही आता रिचार्ज करेल किंवा त्यांना पण चाळीस सेकंद पाहिजेत देते म्हण अस म्हणजे आमच फीडबॅक सबमिट होत ना.
हो त्याच्यानंतर मला कॉलच नाही आला ना पण.
हा नाही माझ्याकडे आला होता का नाही तुमचा नंबर काही सांगता नाही येणार. पण असं आला तर रिसिव करत जा असं जीओतून आला तर हम्म कारण अशा गरजू व्यक्तीचे ना याला जॉईंट का त्यांना गरज आहे कामाची घरात बसून तर बाहेर जाऊ शकत नाही अशाच व्यक्ती त्याच्यामध्ये नाही का हम् चालेल मग छान वाटलं तुमच्याशी बोलून करते मी ठेवते ह बाय हो
चालेल बाई